हॅलो
हा नमस्कार
नमस्कार चला आज प्रवासामध्ये निघूया
चालेल म मनाली जायचं की काय
अ आज म्हणजे असं म्हणजे नाशिक त्र्यंबकेश्वर थोडस काय झालंय म्हणजे आता अधिकाच्या महिन्यामध्ये बरच सुरून झालं म्हणजे जसं अकलकोटला गेलो परत तुळजापूर हो तुळजापूरला गेलो अक्कलकोटला गेलो परत तुम्हाला सांगते पंढरपूर हा संभाजीनगरमध्येध्ये आपलं याच्यामध्ये पण गेल तो परत आपलं अ जवळच्या जवळ आपलं नाही का खंडोबा आपल्या इथे
जेजुरीला
हो जेजुरीला अ परत इकडं एक याच्यामध्ये आपलं अ सिद्धेश्वरवाडे म्हणून आहे ते सिद्धेश्वर वाडीि ते सिद्धेश्वर वाडी पारनेर तालुक्यामध्ये
अच्छा मी पुण्यापासून जवळ आहे का
अ पुण्यापासून त्याच लांब येते पुण्यापासून
हा अच्छा पण म्हणजे तुम्हाला अस वन डे रिटन होता आलं का
हो हो वन डे रिटर्न म्हणजे सकाळी जाऊन आपण संध्याकाळी परत येतो परत तुम्हाला सांगते अ तिथून पुढे एक गणेश खिंडा आहे ते गणेश खिंड हा हो ना ते गणेश खिंडे इतिहासाचे म्हणजे इंग्रजांच्या काळापासून आहे गणेश खिंड हा तिथे म्हणजे आप पहिले लोक होते ना आपले तर ते गणेश खिंडी एक वैशिष्ट्य त ग िरपती मंदिर आहे
हो का
हो गणपती मंदिर आहे आणि ते गणपती मंदिर अशा डोंगराच्या एका कप बस बनवलेले आहे डोंगर आहे पूर्ण डोंगर दरी आणि त्या दरीच्या मधमत बरोबर त्या दरी च्या ते मंदिर आहे आणि तिथ ते स्थापन केलेलं मंदिर आहे आतमध्ये खोले उतरून जावं लागतं खाली
आणि मग नाही मग ते ते एक पावन खिंड आहे ते वेगळं ना जे आपल्या इतिहासामध्ये आहे जे पावनखिंड जिकडे
नाही पावन खिंड तिक नाही नाही नाही हो पावन खिंड नाही ह गणेश खिंड गणेश खिंड मध्येज इथं काय व्हाचं. अ जेव्हा इंग्रज वगैरे ह्या जे आपली क्रांतीकारी अ माणसं असाय क्रांतिकारी मुलं असायची म्हणजे जे नवीन नियतीमध्ये आलेली. तर ती काय करायची त्या गणेश खिंडीत जाऊन कुस्ती करायची. म्हणजे अ आपण हो सराव करायचे म्हणजे आपण समोरच्याने आपल्यावर, हल्ला केला तर आपण त्याला प्रवृत्ती उत्तर कसं द्यायचं म्हणून
युद्धाची वगरची तयारी करायची ते लोक तिकडे हा
खाली काय ग मिर खाली गणेश मंदिर आहे आणि बरोबर तो कळस असतो ना, मंदिराचा कळस तर मंदिराच्या कळसामध्ये काय असं पूर्ण उंचवर आहे मंदिराचा कळसा जे आणि मंदिर असं दरीमध्ये आणि कळस असं वर घेतलेलं आहे पण असं लांबून बघितलं ना तर ते
कळस इतक्या वरती आहे तर
नाही ते दरी मध्ये मंदिर दिसत नाही. लांबून पाहिल्याच्या नंतर एकदम जवळ जवळ जवळ जवळ खाली ाली जा पूर्ण खाली खाली खाली खाली गेल्याच्या नंतर त्या दरी म ते मंदिर दिसत. अशा हो आणि म्हणजे
तुरून खाली गेले तिकडे दरी मध्ये
हो हो जाण्यासाठी आ आता पहिला आता रर पहिले त्या टायमिंगला र पण आता काय झा हो पाऊल वाट पण आ त्यांनी काय केलं. शिडी बनवली पूर्ण
अच्छा म्हणजे जिनेस पायऱ्या येत
हो पायऱ्या आहेत पूर्ण पूर्ण पायऱ्या बनवलेल्या. म्हणजे आपण व्यवस्थित जाऊ शकतो येऊ शकतो. आणि ते पूर्ण आणि वरती ते घुमट आहे ना जो म्हण तो कळस आहे ना, तो कळस एवढा मोठा आहे, की त्याचा मध्ये पन्नास शंभर लोकं उपस्थित
बापरे म्हणजे खा मंदिर खालती आणि कळस ते सगळं सोडून वरते.
वरती म्हणजे मधी मधी एक छोटासा दरवाजा आहे की तो कळणार नाही त्याच्या आत मध्ये जाण्यासाठी आणि त्याच्यामध्ये ऊन ते कुस्ती करतो ना आपण लाल माती वैगरे त त्याच्यात लाल माती आणि तिथ
बापरे म्हणजे एवढी वर्णती एवढी सगळी चांगली माती घेऊन गेले असतील ना
हा म्हणजे म्हणजे म्हणजे हे कुणी ज समजायचं नाही. पहिला आला कोणी शोध घ्यायला आलं तर तिथ त्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये डायरेक्ट काय करणार लोक पाया पडणार बाहेर जाणार कुणाला
कोणाला संशय नाही येणार कि बाबा इथे मंदिर आहे म्हणून लोक जातय बाकी हे खास तालीम करायला जातात असं कोणाला शंका
तालीम करायला जातात किंवा इथ कणीतरी लपलेलं असल लपायच जरी झालं. त त्यां ल
हा म्हणजे क्रांतिकारी लोक पूर्वी लपून राहायचे ना, कोणाच्या हाती लागायला नको म्हणून,
हो हो हो म्हणजे त्याला ते गणेश खिंडच म्हणून असं म्हणतात त्याला गणेश खिंड म्हणून पण आहे गणपतीचं मंदिर ये ते पण गणेश खछिंड म्हणजे क्रांतिकारी लोक तिथं येऊन थांबत होती बसत होती त्यांचा हो त्यांचा तो निवारा होता म्हणून ते
पण मग अजून पण तूस्थितीत आहेत आहे का म्हणजे असं पडझड झालीय त्याची
पडझड नाही झालेली एकदम व्यवस्थित आहे सगळं
अच्छा ते तिकडे तिकडे आत असल्यामुळे चांगलं राहिलं नाही ल्याकडे चांगल्या चांगल्या वस्तूंची इंग्रज
नाही नाही खूप खूप खूप पडझड पडझड वगैरे झालेली आहे तशी
अच्छा हा पण मग कारण किती तरी शेकडो वर्ष झाले असतील ना
हो मग आता जस म्हणजे याच्यामध्ये इंग्रजांनी राज्य केले त्यामुळे
बरोबर बरोबर म्हणजे त्याला दोनशे अडीचशे वर्ष झालेच असतील ते मंदिर बांधलेलं त्याच्या पण आधीच असेल ना कारण ते मंदिर
जास्त म्हजे ते जास्त गणेश खिंड मला असं वाटतं ती शच्यापासून येते म्हणजे सोळाशेच हा सो अशे
अच्छा म्हणजे त्याचा इतिहास बघितला तर आपल्याला समजेल
हो हो त्याचा इतिहास बराच म्हणजे तो वाचलेला आहे बर का मी आणि मी त त गेलेली आहे तिथल्या ज्या जुने लोक आहेत त्या त्याच्या क्लिप पण करून घेतलेले आहे
तुम्हाला आवड आहे वाटत शिवाजी महाराजांच्या इतिहासावरती वाचन करायच
खूप खूप आवडे मला शिवाजी महाराज इतिहासात काळजाचा विषय माझा इतिहास म्हणजे शिवाजी शिवाजी महाराजांचे कोणतीच पुस्तकं नाही की ते असे सोडले नाहीत वाच वाचन सोडलं नाहीत. सावित्रीबाईंच महात्मा फुलेंच मला म्हणजे जवढे आपले जे- होऊन गेलेत आपल्या त्यांच मला सगळं म्हणजे हो समाज समाज सुधारक जेवढे आहेत आपल्या समाजासाठी जनी कार्य केले आपल्यासाठी ज्यांनी कार्य केले जे आपला आदर्श आहे त्यांची पुस्तकं वाचल्याशिवाय सोडत नाही
अरे वा छान मला पण मला हे सगळं खूप आवडत पण खरं सांगू वाचनाची जरा मी आळ आळशी बाबतीत पण हा इतिहास म्हणजे भून टाक त्याच्या कोणाला अस म्हणजे अस आप महाराजांना तर आपण देवच मानतो त्याच्यामुळे त्यांचा इतिहास आता
हो प्रश्न हो प्रश्नच नाही देवस होऊन गेले सावित्रीबाईंनी जर तुम्ही सांगा त्यांनी जर शाळा शिकल्या नस स्वतः चन लिख शिकल नसते आणि त्या स्वतः शाळ त्यांनी काढली नसते तर आज आपण काय असतो आज म्हणजे आपला काय इतिहास असत आपण तर आप पाठीमाग त्या पन्नास वर्षापेक्षा चपून पाठीमाग असतो आता आपण
असले असत आणि त्यांनी त्या परिस्थिती तेव्हा किती म्हणजे विचित्र परिस्थ स्थितीमधून त्यांनी जिद्द केली आणि ते ह म की नाही बाबा मुलींना शिक्षण मिळायलाच पाहिजे आणि त्याच्यासाठी स्वतः आता सगळं पहिले शिकून घेतला आणि एवढी म्हणजे प्रतिकूल परिस्थिती होती तेव्हा कि महिलांनी साध समोरच्या रूम मध्ये आलेलं पण जेव्हा चालायचं नाही स्वपाक घरातून अशा वेळी शिक्षणासाठी पुढे यायचं म्हणजे
पु मग शेण गोळे सगळे त्यांनी दगड खाल्ले म कण त लोकांनी पण त्यां स् त्यांनी हार मानली नाही म्हण आज आपण आपलं अस्तित्व आहे आपण आहोत ते तर मला म्हणजे आपण हो ऋणी आहोत आपण आपण त्यांचे ना आयुष्यभरासाठी ऋणी आहोत. खूप छान म्हणजे त्यांनी. म्हणजे त्यांचं नाही असं म्हणजे हे जरी के विषय जरी मांडलं तरी भरून येत.
बरोबर येत ब मग म्हणजे ती तळमळच होती ना कोणी. आता तर आपण किती स्वार्थी झालेत कि दुसऱ्यांसाठी काय करायचं. म्हणजे आपल्या मनात सुद्धा येत नाही की आपण समाजासाठी काय?
काहीतरी काहीतरी केलं पाहिजे आणि आपण- समाजामध्ये जन्म घेतलाय आपण समाजाचे काहीतरी देणं आहोत.
देण आहोत खरं म्हणजे ती तळमळ तेव्हा होती त्यांच्यामध्ये. हे ना जेव्हा कि तसं वातावरणच नव्हतं.
हो हो पण त्यांनी ते समजून घेतलं की आपण? समाजासाठी केला केलंय. बाईचरण समाजाच आपण देण आहोत म्हणून स्त्री शिक्षण-
चालेल तर तुम्हाला तुला तुझ्याकडनं एवढं छान ऐक. ला मिळाल तर आपण पुन्हा बोलू या विषयावर हा?
हो हो हो चालेल ना चालेल चालेल ओके ओके हा. हा बाय -बाय धन्यवाद
धन्यवाद
अ